हॅलो!
हॅलो! हा आवाज येते का?
येतोय येतोय बोला.
हा हा काय म्हणता आणि.
हॅलो! निवांत चालेय बघा आता आवडला स्वयंपाक.
हा हा अजून जेवायचं असलं.
जेवायच आहे, नाश्ता केलेला सकाळी. पराठे नाही. पराठे नाही बनवले, नाश्तामध्ये शीरा बनवलेला.
हा हाच असंच
नाही ते आमच्या बाजूला एक ताई आहेत ना त्यांची डिलिव्हरी, नाही ते बाजूला आमच्या ताई येत. नाही त्यांची डिलिव्हरी झाली होती, झाली पण त्यांना नाश- द्यायचा काहीतरी म्हणून ते गरम गरम शिरा करून दिलेला मग तोच त्यांच्या काम- पण थोडा थोडा खाल्ला.
सगळे हा, नाही होय होते ना त्या तेवढ्या आता थोडा एक्स्ट्रा वाढवायचा. नाही सगळ्यांनाच होतंय, हा
दोघंच आहे आम्ही मुलगा आणि मी दोघांनी खाल्ला थोडा थोडा अजून आहे थोडा.
हा हा
ते डिलिव्हरी झालेली मग म्हंटलं त्यांना बघायला पण गेले नव्हती.
हा हा
पराठे बनवते की, बनवते पराठे.
हा हा कोणते कोणते बनवताय?
आलू पराठा बनवते, पनीर पराठा बनवते.
आलू पराठा, हॅलो!
पनीर पराठा.
हा हा आणि पनीर चीज पराठा पण येतो का ते
होय होय ते पण बनवते की.
हम्म हम् भरपूर प्रकारायत ना पराठ्यामध्ये
लई प्रकारायत कराय गेलं तर.
अं कुठला म्हणता पण रेग्युलर आलू पराठाच करतोय न.
होय आलू पराठा करतोय तुम्ही पण करताय.
हा तेवढा एकच करते तू, बाकीचं काई हे नाई म.
आं.
हम्म म तुम्ही पनीर पराठा कसं बनवताय?
पनीर असं मॅश करून घ्यायचं कुसकरून
हा हा, हा हा.
त्याच्यामध्ये मीठ, हळद, चाट मसाला, कोथंबीर
आ हा.
थोडसं जिरा पावडर.
हम्म हम्.
आणि थोडासा कांदा, हा थोडासा कांदा एकदम बारीक एकदम बारीक थोडासा, ते सगळं मिक्स करायचं एकत्र. आणि आपण जे चपातीला कनीक् मळलेली असते त्याच्यातला एक गोळा घ्यायचा मिडीयम साईजचा आणि थोडसं लाटायचा आणि पोळीला कसं आपण पुरणचं स्टफींग कर
पुरण भरतोय हा तसं भरायचं त्यामध्ये.
सेम भरायचं आणि पिठावर लाटायचं आणि बटर लावून भाजयचं.
बट बा आपलं तूप वगैरे पण चालेल ना त्याला?
तूप पण चालतंय तेल पण चालतंय किंवा बटर आणि त्याच्यासोबत दही होय टेस्ट येत्या बटरनं. दही सोबत किंवा सॉस सोबत किंवा पुदिनाची चटणी
हा हा.
त्यासोबत खायचं छान लागत.
असं पण ते नई पनीर असं फुटत नाई का म ते.
काय करायचं माईताय जर अ फुटतंय कसं माईताय कांदा जर मोठा मोठा टाकलास फुटते पण कसं सांगू ते कांदा आपण घालतोय क नाई त्यामुळे ते फुटतंय जर फुटायला नको पायजे असेल तर फक्त म पनीर मध्ये बनवायचं ते
-कदम बारीक
हा एकदम बारीक आय म ते थोडा जरी कांदा म्हणजे मोठा झाला की नाई म ते अ चुकतंय म्हणजे असं अ कांदा कसा असा ची राहतोय ना त्याला आणि ते म तव्यावर टाकल्यावर ते वाफेमुळं कांद्याच हे उडतं म तिथून ते असं होते आ बायेरे
हां हा हां अन् ते कठीण असते कांदा त्यामुळं ते
हा ते भाजायला पण हा मग जर ते फुटायला नको तर कांदा स्कीप करायचा आणि बाकी म मी सांगितलेली रेसिपी आहे तशी करायची सेम म फुटत नाही म पोळी सारखं लुसलुषित होतोय मग कस पनीर त्याला जास्त लागतय ना म्हणून ती आयडिया कांदा थोडा घालायचा म्हणजे जास्त होतय
नाही अन् टेस्ट पण वेगळी येईल ना त्याची
हो
हा हा नाही बरं आहेे ते पनीरचं म्हणजे मुलांना बर आहेेते हेल्दी हेल्दी पराठा म्हणू
हू
मुलांना आवडतयच ना पनीर म भाजी वगैरे करत बसण्यापेक्षा भुर्जी चपाती करण्या ते पराठा हे करायचं आणि एकच हे द्यायला मुला
द्यायचं हो आणि झटपट पण होतय एवढा वेळ पण लागत नाही त्याला
वेळ लागत नाही हा आलू पराठा तेन कस त्याची भाजी बनवा
होय ते शिजवून घ्या आधी व ते लई प्रोसेस झटपट मळलं की पनीर घरी असलं तर म ते होतय पटकन
ह पनीर खिसा त्यामध्ये मसाले मिक्स करा पीठ घ्या ह कणकेच्या गोळ्या ते हे भरा स्टपिंग करा हा मग लाटला भाजा आणि खावा
होय पटपट होतय ते
हा अजून कुठला बनवताय पराठा
अ आलू पराठा बनवते
त्याच्यापेक्षा अजून कुठला म्हणजे
आजून आजून तर दुसरा मी कुठला नाही बनवत हे दोनच बनवतो पनीरचा आणि आलूचा
हू ते भरपूर होत कांद्याच
काय कोणता
नई कांदा पराठा पण येतोय बघा आता म्हणजे नवीन म्हणजे बघितले मी व्हिडिओ एक दोन ते
कसा बनवायचा तो
मग ते पण त्यानी असं दाखवलं एकदम पातळ कांदा चिरायच एकदम पातळ
म्हणजे स्मॉल साईज म्हणजे लांबडा की बारीक
हा चालतय असं लांब पण चालतय आणि बारीक पण चालतय म्हणजे उभा अडवा असा बारीक
हा हा
हा आणि त्यामध्ये मग सगळं ते मसाले टाकायचे कोथिंबीर धना पावडर जिरा पावडर गरम मसाला असं ते मिक्स करायचं आणि शेवटी म हे टाकायचं अ मीठ टाकायच कारण कांद्याला पाणी सुटतय ना
पाणी सुटतय हा बरं
हा म ते परा आपण कणकेमध्ये जेव्हा स्टपिंग भरतोय ना तेव्हा जरास मीठ टाकून म ते भरायच आणि त्याच अस गोळा बंद करून घ्यायचा पुरणपोळी सार क हा आणि म हलक्या हाताने लाटून घ्यायचा आणि बारीक ते जरासं खरपूस भाजायचं म्हणजे आतला कांदा पण असा जरा क्रिस्पी होतोय हा छान लागतय ते पण
लाब खाताना ते कांदा बाहेर येत असणार की.?
हा तेवढंं हे होतयं की, पण टेस्ट छान लागत असंल बहुतेक.
हा कराला पाहिजे, करून बघाय पाहिजे.
हं.. मी पण नाही बघितलं आता ते बघितलंय व्हिडिओ आता करून बघ
हा, हा. हा, हा.
तसं वेगवेगळं बघितलेलं कसं लक्षात ठेवून करायला पाहिजे, वो, म्हणजे लक्षात राहते रेसिपी एकदा केली ना की लक्षात राहतंय जर आपण नुसतं बघूनच जर हा करायची करायची म्हटली ना नाही होतं मग परत ते विसरून जातयं, लक्षातनं जातयं ना ते.
हा, आलू पराठे मग फुटत नाहीत तुमचे?
आलू पराठे नाही फुटत.
हा, हा. एक- एक कसं ते म्हणजे चि त्याची भाजी जर म्हणजे बटाट्याच जर चिकट नसेल
हा ते कसं बटाटा. चिकट पाहिजे आणि हे व्हायला पाहिजे ते बरोबर शिजायला पाहिजे प्रॉपर. नाहीतर मग ते थोडं कच्चं राहतयं बघा ते मधी- मधी मग ते बाहेर येतय.
हा ते
मग पूर्ण, होय मग ते पूर्णपणे मॅश करून घ्याय लागतंय.
हुं.. हुं.. नाही बटाटा व्यवस्थित शिजवायला पाहिजे मेन म्हणजे होय ना.
हं.. होय.
हां.. हा..
मग मॅश करून घ्यायचा आणि जे जरा उ उकडलेला नाही वाटतंय ते जर बाजूला काढायचं.
हा.. हा.. एक-एक बटाटे कसे आता असतात ना, ते की शिजतच नाहीत मधला भाग तो.
मध्ये होय तसच होतंय.
त्यामुळे मग ते हे होतंय. मग कसं ते पराठे फुटा लागले ना करायला असं मन होत नाही. जेव्हा मूडच जातो ते तसं फुटतेलं बघून.
ते काय करायचं, थोडं -थोडं जे शिजलेलं नाही ते बाजूला काढून ठेवायाचं, त्याची सेपरेट भाजी बनवायची. त्या आपल्याला.
हा, हा.. हा.. मग त्यामध्ये भाजीमध्ये काय ऍड करताय तुम्ही?
भाजी बनवून घेत नाही आम्हीं फोडणी वगैरे टाकून.
मग
डायरेक्ट बटाटा उकडलेला घ्यायचा, मॅश करायचा तो.
हा, हा.
त्याच्यामध्ये थोडं लाल तिखट टाकायचं थोडं. आणि मीठ, हळद. अ चाट मसाला, जिरा पावडर, आणि कोथ थंबीर, थोडा कांदा आणि ते मिक्स करायचं. हा आणि ते चपातीच्या गोळ्यात भरायचं सेम. ते ह्याच्या सारखं पोळीसारखं.
मी कसं करते, मी जरासं कांदा वगैरे भाजून घेते, टोमॅटो थोडाच भाजून घेते. आणि गॅस बंद करून मग ते बटाटा घालून मिक्स करतोय मी.
हा हा हा.
हां.
आम्ही टोमॅटो वगैरे नाही घालत त्याच्यात.
हा मी थोडा टाकते म्हणजे एक हे येईल चव येण्यासाठी.
आ हम.
हम् छान होते ते पण. फक्त कांदा जरा बारीक चिरावा लागतो नाही तर मध्ये आला की फुटते.
होय मग ते परत फुटतंय.
हा मग फुटलं ना ते पळप पळपूटला सगळं चिकटतय ना ते.
चिकटतय होय.
हा मग ते नकोच वाटतय ते करायला.
हम्म.
माझे कधीतरी फुटतात. नाहीतर येतात बऱ्यापैकी चांगले.
हा बटाट्याच एवढं नाही फुटत ना. ते बटाट्यामध्ये कसं मॉइश्चर असते त्यामुळे ते कांदा पण हे करून घेते.
हा हा.
होऊन घेतय. मिसवून घेते कांदा पण एवढ काय हे होत नाही.
चालेल चालेल. मी तुमचं पनीर पराठा करून बघते. आणि मग तुम्हाला सांगते की, म्हणजे कशी टेस्ट आली काय?
बर बर ठीक आहे.
हा हा ठीक आहे.
हा.